ॅ हॅलो
हॅलो
हा माझा आवाज येतोय तुम्हाला माझा आवाज येतोय कायवं तुम्हाला हा मला तर मला ना ऍक्चुली मॅम तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का
हो हच आहे
हा हा तुम्ही फ्री असता हो मला ना तुमच्याशी दहा मिनिट कुटुंबाबद्दल बोलायचं होतं तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता का दहा मिनिट
हो बोलू शकते बोला ना
ह हा तर आता बघा हा आपण कुटुंब म्हणजे आता इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फॅमिली आता फॅमिलीमध्ये बघा य म्हणजे फादर ए म्हणजे अऍड यम म्हणजे मधर आणि आय एल वाय म्हणजे आय लव्ह यू तर फ आपण फॅमिली म्हणजे पूर्ण अक्षरांच व्यवस्थितरित्या म्हणजे वर्डस जाणून घेतले तर कुटुंब कुटुंब म्हणजे कुटुंब कशपासून बनलेलं असते जे आपल्या कुटुंबामध्ये सदस्य असतात जसे की आजी आजोबा काका काकी आई वडील बहीण बाहू यांच मिळून जे हे सदस्य जे असतात हे सदस्य मिळून एक कुटुंब बनत तर कुटुंबापासून आपला जो समाज आहे तो बनतो समाजापासून जे आपले राष्ट्र आहे ते बनते आणि राष्ट्रापासून म्हणजे आपलं म्हणजे देश आहे देश असा बनत जातो म्हणजे एखाद्या लहानशा गोष्टीपासून मो मोठी गोष्ट आहे ती बनत जाते तर आता कुटुंब पद्धत ना दोन प्रकारचे असते म्हणजे एकत्र कुटुंब अस आणि संयुक्त कुटुंब आता एक एकत्र कुटुंब मध्ये बघा जस की मी तुम्हाला सांगितलं आजी आजोबा आई वडील काका काकी बहीण भाऊ असं तरी सगळेजण राहत असतील
म्हणजे पिढ्या पिढ्या एकत्र राहून येतात म्हणजे अगोदरच्या घरात आजी देखील असू शकते म्हणजे पिढ्यापिढ्या एकत्र राहण्याला एकत्र कुं कुटुंब पद्धत असं म्हणतात
हो हो अगदी बरोबर अगदी बरोबर तुमचं हे मला आवडलं तुम्हाला कुटुंबाबद्दल काय माहिती ठीक आहे
हो हो नक्कीच मी तुम्हाला सांगेन कुटुंब म्हणजे काय तर प्रेमाने किंवा एकोपाने राहणे किंवा त्यामध्ये आपले कुटुंबाचा समूह किंवा लोकांचा समूह आपल्या लोकांचा म्हणजे प्रेमभव अस लोकांचा समूह किंवा एकपा असं म्हणता येईल एखादा गटसमूह म्हणजे कुटुंब आहे तर कुटुंबाला पर्यायी शब्द अस परिवार देखील म्हणता येईल जस की तुम्ही बोललात की इंग्ल इंग्लिश शब्द हा फॅमिली आहे तर कुटुंबा हा शब् जसं इंग्लिशमधून फॅमिली असं म्हणतात तर कुटुंब स शब्द मराठी मधून नसून आला हा संस्कृत मधून शब्द आलेला आहे असं मला तुम्हाला सांगता येईल आणि जसं की तुम्ही बोलाल की कुटुंबाचे दोन पद्धती पडतात एक एकत्र कुटुंब पद्धत आणि दोन संयुक्त कुटुंब पद्धत आता एकत्र कुटुंब पद्धती बदल तुम्ही असं सांगितलात की आजी आजोबा काका काकी मम्मी पप्पा बहीण भावंडे म्हणजे आपले सर्व बहीण भावंडे असे मिून एकत्र कुटुंब पद्धती बनत पण फक्त इतकंच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अस का एकत कुटुंब पद्धत म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आल्यापासून आणि एकत्र राहिल्यापासून त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात जस की एखाद्या घरात पूर्वीपासून एकच घर म्हणजे एकाच घरात पूर्ण सून सासू वगैरे पूर्ण काका काकी सगळेजण एकत्र राहतात जसे की अ आपल्या आईव डलांचे आजी आजोबा मग आपल्या आजी आजोबा मग आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबा झाल्यावर त्यांचे आई बाबा म्हणजेच आपल्या आजी आजोबा मग आपले आई वडील मग आपण मग आपली पुढची पिढी असं पिढ्यान पिढ्या आपण त्या घरी राहत आलेलो आहे आणि ती पिढी एकत्र असून संयुक्त नसून म्हणजे वेगवेगळे विभक्त झालेले नसून त्या पद्धतीमध्ये एकत्र राहत आलेले आहे त्याला एकत्र कुटुंब पद्धत असं म्हणता येईल आणि दुसरं तर वि विभक्त कुटुंब अस नत क विक्त कुटुंब पद्ती ह वाईट असते किंवा वा विचारामुळे झालेले असते तर काहींना व्यवसायासाठी तर काहींना नोकरीसाठी कोणी ना बिझनेस म्हणजे व्यवसायासाठी म्हणजे कोणी ना शिक्षणासाठी तर कोणी कोणा कोणीना पोड भरण्यासाठी विभक्त व्हावं लागतं कारण त्या गावामध्ये किं त्यालेज शिक्षण अस दे किंवा व्यवसाय अस दे बिनेस अस दे किवा पोट भरण्यासाठी विविध कामे असू दे तर ती उपलब्ध नसल्यामुळे तेव्हा त्यांना विभक्त राहावं लागत तर काही कारणी खूप वाईट देील असू शकतात जस की भांडण व वगैे चिडचिड पणा काम करणे तर अशी देखील असू शकतात तर विभक्त कुटुंब पद्धती थोड्या प्रमाणात चांगली आहे आणि वाईट देखील आहे पण मी तर असे म्हणेन की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो आनंद किंवा ज जी मज्जा मस्ती आपल्याला करता येते ते विभक्त कुटुंब पद्धती करता येत नाही जस क क आपण माांडलो एखादे विभक्त कुटुंब पद्धतीचे घेऊ या पहिला आता आपण जर विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहिलो तर आजची तुम्ही पिढी बघतच आहात कि हम दो आणि हमारे दो सारखं झालं मग कोणी भाऊ म्हणजे दोन भाऊ असतात किंवा दोन बहिणी असतात किंवा एक भाऊ आणि बहीण असं धरूया आपण एक भाऊ आणि एक बहीण धरूया आणि आई वडील म्हणजे हे चारच जण फॅमिलीमध्येध्ये राहतात मग ते व्यवसायासाठी असू दे किंवा शिक्षणासाठी आलेले असु देत बाहेर किंवा नोक असुदे म त्यामध्ये वेळ असतो वडील असतात ते दिवसभर कामाला जातात दहा ते पाच किंवा दहा ते स त्यांची ड्युटी असते आई घर काम करते किंवा आई दे बाहेरच काम करू शकते सिटी म्हटल्या नंतर बाहेरच काम करू शकते किंवा घरकाम देखील करू शकते तर तिला देखील घरकाम मिळूनन झाल्या र आहे घरकाम झाल्यानंतर ती राहिलेला फ फावला वेळ म्हणजे रिकामा वेळ ती मोबाईल म टीव् म म्हणजे इंटरनेटच्या युगात ती सेंड करते आपली आई व त्यानंतर आपण आपण एज्युकेशनल मुली आहोत जस कॉलेज असू दे किं स्कूल असू आपण ला स्कूल जात असेल आपण कॉलेजला जातो तर आपला राहिवे हा कॉले स्कूल वरून आल्यानंतर राहिलेला वेळ हा मोबाईल मधे जातो आणि संध्याकाळच्या वेळेस देखील कोणी जेवत कोणी जेवत नाही कोणी झोपलेलं असतं म्हणजे एकत्र विभक्तुठ कुटुंब पद्धतीमध्ये एकपण असून म्हणजे फक्त जेवताना आपण रात्री एकत्र येतो जेवण करतो परत आहे ते रुटिन आपलं मोबाईल घेणे टी व्ही बघणे किंवा कोण झोपतो कोण स्टडी करत कोण एन्जॉय करत तर कोणी गाणी ऐकतं त्या कुटुंबामध्ये तसेच आपण एकत्र कुटुंब पद्धतीचा विचार केला तर तुम्ही बघतच आहात की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं असतं तर सर्वप्रथम सर्वजण असतात त्यामुळे पहि तर आई आणि काकी किंवा अजून आपली आजी ह्या तिघेण मिळून वेगवेगळी कामं करतात जस की स्वयंपाक असुदे भांडी अस असू दे खूप छान पद्धतीने त्यांनी काम वाटून घेतलेले असतात त्या त्यांच्यामध्ये भांडण होत नाही थोडा चिडचिडपणा होतो पण त्या एकमेकांना समजून घेतात कोणी छोटा आहे म्हणून समजून घेत तर कोणी मोठं आहे म्हणून समजून घेत आणि प्रत्येकाची काम कामही निव दि असतात त्या पद्धतीने ते काम चालत तर काका आणि आपले वडील दहा ते पाच असू किंवा त्यांचा काही देखील टायमिंग असू दे तर ते त्यानंतर आपल्यासोबत फॅमिली म्हणजे आपली आजी ही आपल्या फॅमिलीचा फॅमिलीची मुख्य असते अस म्हणता येईल म्हणजे सगळी सुत्र तेथून हालतात त्यामुळे ती व्यवस्थीत रीत्या मॅनेजमेंट करते जस की काका आल्यानंतर बाबा आल्यानंतर म्हणजे आपले वडील आल्यानंतर ती मोबाईल न युज करू देेतात त्यांना स्वच्छ हात पाय धुण्याची म्हणजे मुलांना सुद्धा छोट्या किंवा बहीण भावांना सुद्धा किंवा त्यांच्या मुलांना म्हणजे आपल्या आई वडिलांना अस दे किंवा काका काकी न अस दे ती योग्य वळण लावते व त्यानंतर मोबाईल न युज करता गप्पा गोष्टी करणे आज दिवसभर काय झालं त्याबद्दल डिस्कशन करणे किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी एज्युकेशन करण्यासाठी पुढ काय करायला ह किंवा कोणतं पाहल उचलायला हं याबद्दल ती आपल्याला माहिती सांगत असते आणि वेगवेगळ्या माहितीद्वारे ती तिचं महत्त्व किंवा तिची माया किंवा तिचा प्रेम जिव्हाळा ती स्पष्ट करत असते म्हणजे खूप छान पद्धतीने ती आपल्या कुटुंबाात मॅनेजमेंट करते जस की मुला मुलींना देखील ती म्हणजे आपल्या बहीण भावंडांना देखील ती एकत्र सांगते आणि रामायणच्या परतन महाभारतच्या गोष्टी देखील कथा देखील ती रात्री झोपताना सांगते तरी सर्वजण एकत्र जेवतात म्हणजे गोल कर सर्कल करून जेवतात त्या जेवणामध्ये देखील खूप छान पद्धतीने आनंद मिळतो जस की आपण बोलतो एकट जेवताना आपल्याला जितकं जेवण जात नाही तितकं आपल्याला दुसऱ्या सोबत जातं बोलत चालत आनंदात अर्धी वागदी तर त्याच असे म्हणतात त्या पद्धतीने एकत्र कुटुब पद्धती म सर्वजण एकत्र गोल करून जेवतात आनंदाने जेवण करतात जेवणामध्ये विशिष्ट प्रकारच्या भाज्या किंवा विशिष्ट अन्न आपल्याला प्रधान केलं म्हणजे दिलं जाते किंवा छान पद्धतीने आपण ते जेवण करतो त्यानंतर रा त्रीआपण झोताना देखील एकत्र झोपतो म्हणजे एक उन्हाळ्याच्या दिवसात आपण टेरेस वर झोपतो मच्छरदानी वगैरे बांधून त्यावे याची आपल्याला गोष्टी सांगते खूप छान पद्धतीने गेम्स देखील बैठे खेळ खेळतो आपण दुपारच्या फावल्या वेळेस आणि खूप छान पद्धती तिने माहिती देखील आपल्याला मिळते आणि हा वेळ कसा जातो किंवा त्यामध्ये इंटरनेटचा वापर आपण करतो हे आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे इंटरनेटद्वारे होणारे तोटे देखील आपल्यापासून वाचवतात जस की डोळ्याला त्रास होणे त्वचा आपली दल होते चेहराज मोबालमुळे किंवा लॅपटॉपमुळे संगणक मुळे तर हे प्रकार किंवा हे रोग न होता आपण निरोगी आयुष्य जगतो आई आपल्याला म्हणजे आपली आजी आपल्याला हेल्थदी खायला शिक ते आजोबा आपल्याला खाऊ आणतात रोज फिरा नेतात खूप छान छान पद्तीचे काका आपल्याला गिफ्ट देतात बाबा आपल्याला खायला पैसे देखील देतात आई काकी आजी देखील खूप मायने आपल्याला त्या कुटुंबामध्ये वाढवतात खूप प छान प्रकारे आपल्याला संस्कार दिले जातात त्यामुळे मला एकत्र कुटुंब पद्धती ह खूप छान पद्धतीने आवडते आणि मला एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहायला आवडेल मी
हो हो बरोबर का तुम्ही जस सांगितला एकत्र कुटुंबानी संयुक्त म्हणजे वेग राहण्याच जे कुटुंब असतं विभक्त म्हणजे बाजूला राहण्याचं त्यापैकी तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीला खूप छानश्या रीतीने सगळ्यांसमोर म्हणजे माझ्यासमोर तुमचं मत मांडला मला ते खूप छान वाटलं आणि मला पटलं देखील म्हणजे प्राचीन काळी प्राचीन काळापासून जे आपलं एकत्र कुटुंब आहे आणि त्याच्यापासून होणारे जे फायदे आहेत ते अद्यावत असंच आधुनिक काळात होत यावेत असं माझी इच्छा आहे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला आणि खूप छान अशी माहिती तुम्ही आम्हाला सांगितला आणि खूप छान असं तुमच जे मत होतो तुम्ही छानरित्या खूप उत्कृष्टरित्या तुमही आमच्या समोर मांडला त्याबद्दल तुमचे खूप
तेच हो नक्कीच तर तुम्हाला मी लास्ट ला अस सांगन की कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील बळ असत आणि कुटुंबाला पहिलं स्थान दिलं पाहिजे आणि वाईट आणि चांगल्या प्रसंगी हे कुटुंब साथ देतं त्यामुळे तुम्ही देखील एकत्र कुटुंब कुटुंब पद्धतीचा अवलंब करा आणि छोटीशी लाईफ खूप छान पद्धतीने एन्जॉय करा ओके बाय